हां.
आवाज येतो?
हो. येतोय, येतो.
काही चाललंय. झालं का? काम वगैरे आवरली का?
नाही ना. हे अस ना, सकाळी थोडा वेळ भेटतो. नंतर काही चालतं काही तरी. म्हणून म्हटलं, सकाळी कंप्लीट करू. त्यात पण आता, उद्या एक कार्यक्रमय.
हां हां आला तुम्हाला मेसेज तो
नाही मला नाही आला तो मेसेज
नाही का कारण बऱ्यापैकी सगळ्यांना आलाय तो सोमवारपर्यंत टास्क कमप्लीट करायचा
नाही मला तर नाही आला उघड आता तुमचे किती झाले माझे काहीतरी एक बारा का तेरा झालेत नवती तेरा झाल्यात तेरा हा दवाच अच्छा म्हणजे पण बाकीच्याशी ब म्हणजे बोललेले झाले झिरो सेकंड पक
झिरो झालेत झिरो झिरो सेकंड पकडून एक सहा तर त्याच्यातले झिरच आहेत
माझ पण असेच आहे आपले तीन झालेले माझ पण पाचच का का पाच सच कॉल बोललेली झाली आणि मी एक कॉल केला म्हणजे समोरच्या व्यक्तीनी केला मला तर
हां
तिचे दाखवतच नाही म्हणजे दहा मिनिट बोलले तर झिरो सेकंड दाखवत तिच
बोलून पण
बोलून पण
मला वाटतं त्यांचाच वर्णू सर्वरचा विश्वा असू शकतो तो
हम्म मग तिने मला मेसेज केला आता मी पण काय करणार
हम्म हम् ह हम्
कस माझे तर एक सहा कॉल तर झिरोच आहेत
इरतेे
हो ना तेवढे ते पकडून का आहे ना पण आता तीस करन खूप अवकडे
खूप आवघड आहे
खूप आवघड उद्याचा दिवस आहे हम्म तुम्हाला तरी मी तिला म्हटलं होत एक नंबर देते म्हटल म्हणजे तुमचा नंबर दिलास मी तला तर ती म्हणे न नका देऊ म्हटलं मग जाऊ दे हा आता को कोणाशी आता त म्हटलं ना होऊन जातील ना कंप्लीट तिला पण गरज आहे ना मग मला वेळ नव्हता तिला म्हटलं मला वेळ नाही आहे मी एक नंबर देते तुला
हम्म हम्म हम्म
मग ती नाही म्हटलं जाऊ दे मग आता काय करणार आहे तर तला केला
हम्म
तर माझं तर काही तिला लागलं नाही म्हटलं तुझं लागतंय मग तू तू करून घे मला तर तीच डायरेक्ट झिरो सेकंड दाखवतात
मग ती कंम्प्लीट झाली असतील बहुतेक कारण एकशेऐंशी मिनिट झाले की हा का हा हा पावस आहे का
पाऊस का एकदमच थोडासा
आमच्या इकडे आहे आज
म्हणज हा नाही इकडे काय थोडाफार येतो आणि जातो लगेच
इकडे नव्हता आता म्हणजे एक आठ दिवस तर नव्हताच पण आजपासून सुरुवात आहे
हो येत पण कालपासून झाली सुरुवात
पाऊस पाहिजे पण नको पण वाटत. खूप चिक चिक आणि सगळ्याच प्रॉब्लेम होतो.
हो ना एकच मिनिट होलड.
नेमकं तुमचा माझा दोन दिवसापासून वेळ मॅच होईना.
हा.
नाही तर दोन तीन कॉल आपले होऊन गेले अस
झाले ना होय होन गेले असते आपले परवा तीन तीन झाले ना कॉल
हो आणि काल मला दु दुपारी ना आम्हाला लाडू बनवायचे होते तर मला बिलकुल पण वेळ भेटला मग दुपारी
हा.
जायचंय शेतामध्ये आणि धन लावायचे पण म्हटलं चला तुमचा का नाही कॉल करून घेऊ नंतर आल्यानंतर करता येईल माझा जसा वेळ भेटेल तस नाही का कंप्लीट करत राहण म्ह
नाही म्हणजे येत तास येत थोडंफार पण म्हणजे काही करून घेतो काही थोडंफार असेल तर आता हे कोथंबीरचे दोन लावायचे म्हणजे थोडेसेच लावायचे हा देखील नाही अस मातीमध्ये टाकायचे फक्त
हा.
थोडंसं अर्धा एक तासाचं काम पणणजे पण पण म्हटलं आधी करून घेऊ मग आल्यावर बघू परत बाकीचे.
हा हा हा हा. ब म्हणजे दिवाळी फराळ वगैरे घरी सगळं बनवता.
हो आम्ही घरी नाही बनवून घेतो काही काही म्हणजे चिवडा वगैरे बनवून घेतो शेव बनवून घेतो. आणि बाकीच मग बाकीच मग करतो लाडू होऊ असेल शंकर बाळे हे घरी बनवतो म. तुमच्याकडे कशाचेडू बनवतात आमच्याकडे रव्याचेच असतात. नाही नाही ते काहीच नाही.
हा फक्त रव्याचे.
हो फक्त रव्याचे. बेसनचे आम्हाला येत नाही त्यामुळं बनवत नाही आम्हाला आवडता पण येत नाही. हम्म हम्म नाही ना नाही नाही नाही.
रव्याचेच.
तर जास्त रव्याचे. आणि आमच्याकडे इकडे खीरेत आहेत काय करता. ते आपण दिवाळीचे लाडू बनवतो बघा ते खारी खोबरेच
हां.
काही लोक काय करतात दिवाळीचे लाडूच बनवत नाही ते डायरेक्टली अ कस ना दिवाळी नंतर डायरेक्ट उन्हा हे सॉरी हिवाळा सुरू होत हो ना.
हा.
तर काही लोक ते डायरेक्ट ते लाडू बनवतात म्हणजे ते कस श हे डबल बनवा करत बसायचे तर ते डायरेक्टली ते बनवून घेतात. हो हो हो. हा म्हणजे आमच्याकडे ते
त
कसले कस
म्हणजे असं एरवी नाही जास्त डिलिव्ही झाली ना हे त्यावेेळेस खातात म्हणजे असं हे रवयाजीबत नाही
नाही आमच्याकडे आमच्याकडे ना ते पण डिलिव्हरी झाल्यावर युवा हिवाळ्यामध्येध पला सगळ्यांना
हा हा आमच्याकडे बेसन कोणकण ते ज्याला आवडतील ते रव्याचे लाडू जास्त बेसन लाडू आणि बुंदीचे लाडू करतात.
नाही आमच्याकडे फोनच नाही हे बालूशाही वगैरे पण ना. असं थोडंफार बन घरी नाही बन बनवलं तर लोक बनवून घेतात थडस वाटलं. कोणाला गुलाबजाम वगैरे हे असत. ते असतात ना स्टॉल दिवाळी मध्ये बनवून देणार रे हा त्यांच्याकडून थोड
मग तुम्ही ते रव्याचे लाडू असे पाकामध्ये बनवता का
नाही नाही बना पकचे कोणतम बिना पाकचे
मला येतच नाही ते.
नाही आमच्याकडे पाकाचा प्रकारच माहत नाही पाक करून म्हणजे सगळे तसेच बनवतात पेठी साखर टाकून असत
हा म्हणजे रवा भाजून घ्यायचा आणि मग साखर टाकायची
हो मग साखर आणि मैदा टाकता.
र रव्यामध्ये मैदा पण घालता
हो मैदा पण टाकता मला पण माहित नव्हतो पण. मी पण ये कारण देसाासोबेच करायच्या सगळ्या पण काय फक्त त्याचे लाडू वळाायला असं. मीदा करून बघितली मला बिलकुल जमलेली त्याला टेस्ट पण लागे ना मला मला तर कळगी तिच्यात मैदा पण टाकायचां असतो.
ह कसं काय म्हणजे मैदाात कसं लागत असेल ते.
नाही कळत तेवढं मे म्ह हा थोडा खारं टाकतात
हा हा म्हणजे असं भाजून का
अ आय थिंक हो भाजूनच टाकतात होऊ बाजूनच टाकतात
हा आम्ही ते बेसनचे करतो ना त्याच्यात थोडा म्हणजे अगदी नकळत थोडा एक दोन चमचे आपले रवा घालायचा म्हणजे काही वेळेस ते बेसनचे लाडू असे चिकडतात ना
हो हो हो हो हो
रवा रवा घालायचा
आमच्याकडे म्हणजेमुळेव हो नाही ते ना असतात काही काही म्हणजे एवढे नरम असतात ना रव्याचे
हा
हिटवून टाकलं तरी पाणी होतं
हा त्याचा तुम्हाला हा ते म मला जमतच नाही मी बनवलंच नाही कधी ते
हा हा मला बेसन खूप आवडत पण आमच्याकडे कोणीच बनवत नाही अगदी बोटावर मोज नाही असतील किी ते खाद फिरी असं बनवतात ते आणि मी पण एकदा ट्राय केले तर मला का विशेष आवडलं नाही पण असं कोणी बनवलेले किंवा विकचे असे खाल्लेय ना
हा
मग ते आवडतं
आमच्या इकडे तो प्रकार खूप
तो प्रकार खूप चालतो बेसनच्या लाडू तुम्ही हा हा तुम्ही तेड जाड दळून आणता का
हा म्हणजे मी काय करते मग डाळ पण थोडी असं एकदम एक सारखी हलवत राहायची डाग नाही पडला पाहिजे लाल डाळीला डाळ पण खरपूस अशी भाजून घ्यायची आणि मग धळायला दिली ना की ते सांगायचं बेसन लाडूला पाहिजे मण म ते देतात र वाळ दळून मग ते परत चाळायचं घणून आणि तूप घालत घालत भाजायचं का त्याला तूप पण सेमर लागत जेवढ तुप जास्त असेल तेवढ ते हा पण जास्त पण झालं की खूप पातळ पण होत ते
मी खूप रेसिपी बघितलेली आहे त्या त्यामध्ये बघितली होती हे पणखी डाळ भाजून पण करता कोणी बेसनचं पीठ भाजून पण करत
म्हणजे काय होतं डाळ भाजूनली ना तर अ ह्याला वेळ लागत नाही पीठ भाजायला वेळ नाही लागत
अच्छा म्हणजे भाजून आणल्यानंतर
हा आपण डाळा अगोर भाजलेले असते ना त्याच्यामुळे पीठ मग भाजायला नाही आणि तर मग असं पीठ भाजायला खूप वेळ जातो
हा हा
आणि ते पीठ नाही चांगलं भाजलं व्यवस्थित कि मग टाळायला वगैरे चिकडतं ते नाही सवनायला तेच नाही
हो हो
हम् म्हणून मी काय डाळ भजते दळून आणून मग परतपीठ भाजायचं आणि भाजून मग ते रात्री परत तस ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये अ पिट्टी साखर घालून हे करायचं लाडू वळायचे
अच्छा
पिठठी साखर वेलची पावडर दुसऱ्या दिवशी अ त्याच दिवशी नाही घालायची कारण गरम असतं ना मग साखर पट्टी साखर पण पातळ होणार
बरं बरं ब
त्याच्या दिवशी त्या दिवशी तेच आणि ह्याचे बुंदीचे म्हणतात ना
हम् हम
मग ते मी रेडीमेड बन आणते आणि घरी पाक करून फक्त वळायचे
अच्छा रेडमेड बंदी मिळ होती की हा म्हणजे आजच्या मा सॉरी पाकात पाकलेली डायरेक्ट कि फक्त तळलेली नाही नाही त ला असते अच्छ आणक करायच आणि कामध्ये टाकून फरायचीडूला घ्याय्छ
एकशे वीस तीस की रुपये किलो मिळते बणंद त ते आणयच कारण बुंदी पाडायला आपल्याला जमत नाही ना ते
हो याच्यासाठी मी करून बघितली पाणीपुरी साठी पण पहिल्यांदा जरा बघ बनली व्यवस्थित थोडीशी पण ते खूपच काय म्हणतात स्लो प्रोसेस मी ते झाऱ्यावर टाकलं मग ते थोडं थोडं थोडं असं आपण कधी करत बसणार बरं ऐका ना आपले ना अकरा मिनिट होऊन गेले
हा
मी जाऊन येते मग तुम्हाला थोडा वेळ इनकॉल केलाच चालेल का
चाल हा